हॅलो
हॅलो
हा
अगं काय मी तुला मेसेज करालतो आता
अगं सात आठ वेळा फोन लावलाय आणि तवा कुठ ह्यो लागलाय.
व्हय
होय, कंटिन्यू लावतच होतो. लावतच होतो. लावतच होतो.
ते सबमिट होईना झा. आत्ता.
सबमिट झालं की.
म्हणजे आता आठ वेळा कॉल लावल्यास तर.
नाही-नाही तो सबमिट झाला नाही. लागनच झालता ग कॉल बिझी हाईस. बिझी हाईस सांगालत फक्त.
हा. हा.
मला त्या. मला पण आला माझ्या नंबरला टास्क तो.
अलाय नव्ह.
हम आता उघडून बघतो नंतरन फोन झाला, आता मला कनी माझ पंचवीस काय सवीसावा कॉल चाललाय वाटत.
हम्म.
आणि मग आता हे करतो. अ ती बहीण पण फोन करतिया, मग पुढच्या वेळी तिला फोन करायचा नाही हाय दोन
मला सांग. ते व्हिडिओमध्ये काय हाय?
हा मग तो
प्ले होतय काय बघ तुझ्यात पहिला?
हा बघतो बघतो, ह्यो. फोन चालू असताना बॅक केला की होत नाही, मग माझं झाला की, बघतो आणि तुला मॅसेज
चालतय चालतय. चालतय घे. काय म्हणाल तो आपण? काय बोलाल तो आपण?
काय बोलाल तो ग? हा पासच तिकिटचच हा, म ते काढून ठेवलेलं बर, जर हॉस्टेलला बिस्टेलला राहिलो तर, ते असाव म्हणून ना म्हणून
मी पण आम आमची मम्मीच, आमची मावशी म्हणालती मम्मीला, काढून घे जा म्हनुन, आमची मावशी काढून घेटल्या.
तेच की, म्हणूनच मी पण म्हणलोय सोड आता काढायचं, आता उद्या जाऊन मग ते सगळं करून येतो. आधार कार्ड
आधार कार्ड, पॅन कार्ड
चालतय करुन ये. करूये सगळं.
मग आपण क्लासमध्ये जातोय तवा. ते करून मग खाऊन क्लास वर तेन जातोय.
चालतय त्याला क्लास वरये कणी. सर हा सर लवकर येऊदे बाई. म्हणजे आपल्याला फिरायला भेटते नंतर.
अगं होय आपण ते बघायला जाणार हाय ओ माय गॉड.
खाऊन म ते-ते सगळ होतय.
काय करायचं पहिला आपण कॉलेज मध्ये जायचं भेटायला.
हा.
मग तिथन खायचं.
हम्म.
किंवा पहिला खायचं.
ग
ह.
कस कु! कधी जायचं कॉलेज मध्ये? सकाळी काय दुपारी.
आता सर आपण क्लासवर कधी जाणार त्याच्यावर की.
क्लासवरून मी मला तर मला म्हणजे सर आपल्याला माहित आहे की सर. संध्याकाळीच असतात.
मग तेच की आणि कॉलेजवर तर त्याच्या संग तर कोण नसत ते तर आपल्याला कॉलेज कॉलेज ममजा क्लास बांधकाम अस करायला पाहिजे
तेच की बग
क्लासवर व कॉलेजवर जायच्या तर राहते त्याला फलॅटच बघूया
चालतय मग काय करूया बघूया गे त्या दिवशी सरांना तिथेच कॉलेजमध्ये विचारूया की हळूस बाहेर बोलवून
हा म्हणजे येणार अस तर चल्ला पणाच लगेच किंवा निकिताला वर काढून ठेयय लावा किंवा आज
आम्ही घेऊन येतो निकिता कडन मग काय भक्तीच्या गाडी वरण एक कोण तर घेऊन आलं तरी चालतंय
हम्म चालते तस पण चालतय
खायला थांबायचं इथं कोणतर मग एकट कसं थांबणार मग तिघी पण जाऊन घेऊन आलं तरी चा किंवा आणि कोणत दोघ किंवा सर्टिफिकेट आणायला तर काय हा य आता काय माहिती
आता काय माहित बाई त कुठला कुठला क्लास लावलेली डी एस सी एक आणि जावाच एक
हा
आणि दोनच लावलेली की नाही ति न.
ह तसं पण चालते.
ते काय तसं करूया आणि मग चांगू मग बघ तिला मॅसेज तसेज करायला लावतो. तर तुम्ही जरी अवे्हेलेबल नसला तरी, ते सर्टिफिकेट निकिताकडे देऊन आम्ही देऊन जातो असं म्हणतो. मला लावतो.
चालतंय. आपण म देखते हरा तू क्या करते. जाऊया घे, तसं करूया घे बघूया काय काय होते.
शनिवारी जाऊया मग,
आपल्या किती सर्टिफिकेट होत कुठले, कुठले सी व
सी एचटी ओळी न सांगतो सी डब्ल्यू टी. त्याच्यानंतर आलं कुठलं आपलं सी पी पी
हा स सीपीपी ला लावलो नव्हतो आपण पीएच पी ला लावलेलो.
हा हा पीएच पी.
आणि डी एस.
हा डीएस ला नंतर जावा आणि अँड्रॉइड. अस सहा दिलेपी पी सि पी पी. सिपी पी चा दिल. तर दिली तर चांगलंच द्या म्हणायचं. अँड्रॉइड च द्यायाला पाहिजे की आपण उट सगळ्याेक्षा जास्त अँड्रॉइड च केलोय.
बग ते, तो खर चार जराच दिवस घेतलात त्याने आपलं.
मी म्हणलं जाऊन बसू शकतो ना.
हा आणि त्याने जरी कमी शिकवलं असेल तर, आपण केलय की भरपूर केलोय आपण.
केलोय
हा त्याचकी.
बघुया घे.
तेवढं बघूया मग सांगतो तसं
उद्या सांग. म्हणजे आज. आणि परत म्हणतील किती पिडालायसा. सांगितले की मी फोन करायला आणि.
त्यानी फिरायला गेल्यात कशाला उगच सारख मेसेज करतेस.
तेच की, आहे.
ह चालतय मग तसं करूया आपण
तू उद्या काम करून ये तुझ. मग बघुया.
मला आधार कार्ड करण महत्त्वाचच आहे ग कारण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळी आधार कार्ड, पाहिजे की.
होय पाहिजेच की. तचि बगा की काय व्होतय हम्मम्म्म तुझ्या बहिणीची टास्क झालीत
तिचं ना आहे अजून थोडं
किती झालीत
नाही ग तिझं अजून झालेल थोडं राहिल्यात
खर तुझे तू तुझ्या तुझ्यानंतर तुझं झालं तीच्यानंतर
होया
काय नव्हच बइ
आता बोलाल तो बई
ते हे की मी राजेश सरांनी काय पाठवलेलं बघ चेतन सरांनी
हा हा केलोय मी रजिस्ट्रेशन
केलो आता मला ते सांगायचं होत बघ
हा मी पण तेच पहिला म्हणायचं म्हणलो
हा ते एक भरलोय बघ आत्ताच मगाशी भरलो तुझ फोन येण्या आधी कीनई तेच कराल
हा
तुला सांगायचं म्हटलं आणि मी आता आठवण आलं बघ ते ओपन केले व्हॉट्सअप तवा
मी पण मगाशीच भरलय ब मी पण भरलो ते वे - - काय काय खरं ते पहिला काय भरण झालतं म्हणून सोडलं दुपारी आणि मगाशी भरल बघू ता का वारे ग
काय सेव्हन पीएम ला टायमिंग दिलोय मी तर हे काय हे कार्यवर एवढं काय आलंय ग कारर्यावर काय का एवढी माहिती दिल्यात की फोन व फ्रेंड टास्क महत्त्वाचे सूचना कृप त्या खालील नियमाचे पालन करा अँड्रॉइड मोबाईल असणे आवश्यक आहे स्थिती स्टेबल इंटरनेट कनेक्शन असावे शांत व आ आवाजमुक्त वाताव वरण कॉलमध्ये तेवढ आहे बघ एकमेकांचे बोलण्यामध्ये येणा येणार नाही याची शक्यता तितकीच काळजी घ्या
एका कॉलमध्ये जास्तीत जास्त दहा मिनिट बोला त्यानंतर कॉल कट करून नवीन कॉल सुरू करा एक व्यक्तीच्या व्यक्तीला तीन ते चार वेळा कॉल करू शकता एक व्यक्ती जास्त जास्त एकशे ऐंशी मिनिटाचीच रेकॉर्डिंग करू शक एकोणतीस टास्क पूर्ण करायचे आहेत धर्म राजकारण किंवा वादग्रस्त विषयावर चर्चा करू का अन तर मित्रांनो माझ्याशी कोणी मराठीमध्ये बोलाला तयार आहे का कार्यवरती जताार अस त मेसेज करव ग कसजूच केलं तोघ ऐकलीस
हो बरं
काय नावज भाई हम् सांगायचं कोण मी वाचाल हो आहे तेव्हा
वाचालाच म्हणून गप्प बसतय का मी हा हा करत बसत हलो हम्म
मला वाटलं ब मी आता बघवले ग उडघडून काय काय काय आले म्हणून
ह ह ह
काय ना माजे ब
नाही मी बघितले कोण कॉल करत त्याला ते वाच किती खालच कल मिनट आणि कॉल कॉल उचलल त्याला अठवाय मिळणार हॅलो हॅलो
हॅलो कॉल होशल तिला आठ रुपये आहेत
सांगतो तुला नंतर फोन व साध्या फोन वर सांगते
मम्मीच्या मम्मीच्या फोनवरर काही येत नाही सर
येत्यात की डिटेल्स बर की बँकेचे
हम्म चालतेय बघतो गी बघून करून ठेवत आणि काय काय करायला जाणे मग
बसलोय काय करायचं दिवसभर फोन फोन फोन हॅलो
मला मला वाढते तू बोलत का नाहीस लवकर मी म्हणते हॅलो हॅलो करते बोल
अगं मी बोलालोय मी कंटिन्यू बोलालो य तूझ तुला आवाज येईना ना माझा आता कॉल कट होतय ब हा पण
म तुला तुझं ऐकूच येत नाही मध्ये मध्ये हेच येत व्हय
तुला नेटवर्क नाही आहे बाळ
हा इथे दोनच दोनच कड रेंज आहेत आता बसलो एक रूम मध्ये ते मग तिथं बाहेर ते अस शेजार आलात ना शेजारचे आलंत ग बोलत बसल मम्मी आणि ते
हा तु त्यांच्या मधे जाऊन बोलत
आता लाट डिस्टर्ब होणार